हा ते कमल आहे मी ते कोमल कोमलच सांगू राहिलो हो हो.
किती राहिले आता कॉल आणखी?
फाय
हो का भारीच हे मग,
हम्म चालूच हे नवं ह्याला लाव त्याला लाव.
हा ग
पंचवीस म्हणलं पाचच राहिले ना,
म्हणजे आता हा कि किती आता म्हणजे तिसऱ्या टप्प्यातला पहिला कॉल हे का?
हा तिसऱ्या टप्प्यातला.
तिसऱ टप्प्यातला आहे का? किती दाखवत आहे त्याच्या समोर आणखी,
त्याच्या समोर , पाच बाकी म्हण पाच बाकी हम.
मग आता हेच समजा सव्वीसवा
तीन चार कॉल आहेत ना.
हो हो तीन चार कॉल आले मग आता.
हो मला फुड लायसन काढायंच ग कुठं काढायचं?
सेेतू केंद्रातच काढवं लागल ना तुला मग,
हो ना कोण काढत
मला सांगत ना गड एवढं मी आता खूप दिवस बसन गेली नाही ना.
हो ना माझा रिन्यू करून आणायचं माझं एक्सपायर झालं ना.
हम्म
काढ नाही म्हणलवते,
हम्म.
एक सर्टिफिकेट जमा करात उद्यम आधार .
हा ना
अजून काही निघलं तर ते
हम्म
सर म्हणे लोन पास होत म्हणे हे उद्योग आधार भेटल्यावर आपल्याला,
हो का, दरवाजा लावून घे.
लोन पास झाल्यावर तुम्ही काही पण करु शकता, जी एस टीच बिल काढाला वगैरे, काही विचारायचं काय?
हम हम
तर शेड बी भेटू शकत म्हणे आपल्याला तर शेड भेटण्यासाठी त्यांना जागा दाखवाव लागती.
हा मग आहे ना तुम्हाला जागा भरपूर दाखवाला.
आहे ना तेच ना भरपूर छान प्रकारे माहिती सांगितली त्यांना मस्त लगे
हाव का,
हं.
ह ह...
काय तुझं काय म्हण चालू होतं दुपारी? कंटेंट बनवायचे.
हो गं मला बनवायची मला आवड आहे. मला ना दोघी- तिघींचा बघितलं मी, मला आवड वाटायला त्याच्या आता.
मग असे कंटेन बनव ना, तुला स्वयंपाकाचे बनव किंवा गाडी छान चालावते त्याचे बनव.
मनी ब्लॉग्स बनवते आता.
मग गाडीचे बनव न तू.
नाही मला असे डेली उठल्यापासून तर झोपेपर्यंतचे असे डेली ब्लॉक्स
अ ट्रायपॉड घ्यायचा, ट्रायपॉड घ्यायच त्याच्यासाठी
हो हो, आणखी ग?
आणि, तुझ्याकडं मोबाईल तर आहे मग शूट साठी.
हा हा.
सकाळी उठले हे झाले मुलीच आवरलं, मुलाच आवरलं, वगैरे करायचं शूट. नवीन नवीन व्ह्यूज येतं नाही.
ह हं.
क कमेंटचं -कमेंटचं ऑप्शन वाटल्यास लॉक करून टाकायचं थोडे दिवस.
हा.
कसं ती मुलगीच क्यूट दिसायला आता छान का बोलते.
हा हा, मग मला तिचे तसेच बनवायचे.
सकाळी उठले हे केलं, ते केलंय. कधी -मधी फिरायला जायचं, किल्ल्यावर जायचं.
नाही मला तशी नाही बनवायची बाबा, तशी नाही बनवायची मग मला माझे माझेच डेली अपडेट्स असे
हो ना, तशी बनवू शकतो ना. सकाळी उठले मी आवरलं त्याच्यानंतर काय झालं सांगु तुम्हाला?
त्याच्यानंतर काय झाल सांगू तुम्हाला मी?
ह हा, तसच.
कधी- कधी काय करायचं वेटिंग ला ठेवायचं, ह याला व्ह्यूज, व्ह्यूज, क काय म्हणतेत त्याला आपले फॉलोवर्सला. आणि हे तुम्हाला ते बघ अं नेक्स्ट ब्लॉग वर, नेक्स्ट -नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे.
हा म्हणजे उद्याच्या गोष्टी म्हणजे उद्याचा गोष्टी आज फक्त त्याला थोड सरप्राई म्हणजे तसच त्या गोष्टी आहे ना, मी उद्याचा गोष्टी करणार आहे फक्त त्या त्यातले थोड हिंट- हिंट त्यांना द्यायचे फक्त त्याच्या हा.
च म्हणजे, उद्याही समजा रीलल्सची वाट बघणारे आहेत आपल्याला समजा फॉलोअर्स.
हा हा हा, ते एखाद्या वेब सिरीज सारखं.
हा वेब सिरीज आणि ब्लॉग मध्ये जास्त लवकर माणूस ग्रो करत.
होना हा.
हा मग नंतर मॉनिटाईज वगैरे, करून घ्यायचं त्याला.
हा हा हा.
डिले होऊन जात ना ते.
हो.
सकाळी उठले असं केलं, तसं केलं हे केलं ते केलं. तेच्या निमताना आपण करतो, बी काही समजा. आजी भाजी बनवली, छानच झाली. माझ्या मुलीला आवडलं म्हणजे, आपल्याला भांडण. करणं वगैरे हे गोष्टी आठवतच नाही, म्हणजे असं काही करत असेल तर. मला पण खूप आवडतं पण, सगळ्या गोष्टी मनात ठेवली.
हम हम.
जमतं पण मला सगळं. असं नाही का, जमत नाही मला अ विश्वास. पण माझ्यावरती आय कॅन डू इट, मी करू शकते बाबा.
अं.
ती फ्रिलान्सिंगच पण छान आहे, फ्रीलांन्सिंग पण करू शकते तू. फ्रिलान्सिंग म्हणजे? अ एक प्रोजेक्ट बनवायचा सपोज. एखाद्या प्रोजेक्ट, एखाद्या कंपनीसाठी आ आपण प्रोजेक्ट बनवायचं आणि, आ.. मं. म्हणजे तिचा प्रपोझल वगैरे, समजा आपण कसं करणार काय ते. आणि, म्हणजे कंपनीत जायची गरज नाही आपल्याला, घरी बसूनच आपण ते कंपनीसाठी प्रपोजल बन काही पण बनवायचं तुमचं, ग्राफिक वगैरे तर आपण बनवायचं ते. आणि ती कंपनी आपल्या वेळेनुसार आपण काम करायचं, फ्रीलान्सिंग या शब्दामध्येच. काय शब्द येतोय फ्री येतो म्हणून, फ्री येतं ना म्हणजे आप आपण आपल्या वेळेनुसारच काम करू शकतो, तर त्याला म्हणतात फ्रिलान्सीग.
हो का.
मुलं त्याच्यामुळे जरी, ते करू शकतो तो.
ह ह.
मग तू हे का बर नाही करते, इन्फुलरन्स कर ना.
हं.
इन्फ्लुएन्सर.
आ.
आपल्याला परमिशन नाही भेटत त्यांची.
तेच आता ना, त्यांना बाहेर जावं लागतं फिरावं लागत.
लगेच नाही मागेच बोली होती मले इनफ्ल्युरन्स करू का, मी चं म्हणले नाही.
काही गोष्टी मग, आपल्याला अशा होवून जातं ना त्यांच्यासाठी पण.
तसं नाय. कारण की तुमी इन्फ्लुअन्सर बनले ना, माझ्याच प्रोडक्टची बनल मी.
हो ना, ती ए ए केवायसी केलेली का गं तू गॅसची.
अ नाही.
हम्म पंधरा ऑगस्ट पर्यंत करून घ्यावी.
हो का असेच पडलेलाय का?
हो मॅसेज पडलेलाय, नाही तर मग सिलेंडर बंद होणारय.
करून घेऊ काही प्रॉब्लेम नाही.
हम्म.
आता सगळ्याचीच ई केवायसीय
हम्म.
आपली बी ईकेवायशी निगल कधी कधी.
होणारचय ती त्यात लयलय दिवस नाही लागणार त्याला आता हा ते गोष्टीला हम्
नाही आहेच ना आपल्या आधारला आधारशी नाही होत का केवायशी
हो.
अपडेट नि करत का आपण आधार पाच वर्षाला दहा वर्ष बर बॉडी स्कॅनिंगची व्हायला पाहिजे होती ना ती बी. आता डोळे करता सगळं करता दुसऱ्या व्यक्ती आला काय उभं राहायला.
मग आता आदरचीणी होत का तसच.
तेच म्हणते ना आधार मध्ये होत ना डोळे होते सगळंच होतं ना.
हम्म हम्म मग काय राहिल तरी आता सगळंच अपडेट झालं. हला काय राहिल ते
हो ना आपल्यालाच अपडेट होणे आता.
हम् हम् मनाला आणि शरीराला
अपडेट करणे. अ ह
बाकी सगळं तर झालेलंच आहे. आता ईडी सरकारला आपले डोळे दाखवले हात दाखवला. आजून काय पाहिजे.
हाव आपल्याला आता कायत जिम किंवा योगा करून घेता
हम्म.
करते मी तुला कॉल बॅक ह
हो चालेल.
हम्
टड